हॅलो?
हां बोला की बरं आहेस काय?
हाय बघा तुम्ही कसं बरे आहात? तू दप्तर कुठं? तू का आणि घरला परत आलास?
दप्तर हाय इकडं
दुध घे ये इकडं दुध देऊ. आमटी भात नवा दही दूध पी पहिला आणि मग आमटे भात खा. हॅलो?
हॅलो? हां बोला की. काय आहेसा बरं? आवरलं बघा तुमचं मी देणार प्याला भात केलेला नाही हुता त्यो शिळा आईला दिलाय खायलात. वीराज दुध पि य इकडं यकी. हा बोला की. काय आवरलं घरातलं.
हा आता दुध तेन काढून आलो.
हा. ह आमचं भात झालाय आमटी का का हम् आता पुढणी टाकलीया हा लोड झाड झाली निम्मं मावरले मावरायचांय पोहरा आत्ता शाळेत नाल्यात.
हा ह ह वातावरण कस आहे पावसा पाणाचं काय.
पावसा पाण्याच काय नाही पाऊसच नाहीय दुष्काळ पडतोय का काय आता असं वाटले.
कायव तसकडन सगळीकडन पान पण केले म्हणाल्यात वय
हम्म बंद केल्यात. तुमच्याकडें हाय पाणी या.
आमच्याकडे पण नाही पाऊस पाणी कुठलं नाहीये. शेतकऱ्यांचं सगळं नुकसान व्हाये पाळी झाली.
तर काय ओ.
आणि काय म,
गेल्या वळेस यंदा रोप माणसांनी लावायला सुरुवात केली त या दिवसात आता तरवा सुद्धा नाही आहे.
सग हे झाले माणूस आता जगाय
पाऊसच नाही तरवा कशावर पेरतेत मिरगाला आता. असं हुन बसलय. हम् हम् त्यांच पाण्यावरचय त्यांनी केलं.
केलंव्हय त्यांच तरी आता किती दिवस चालणार आहे पूर्ण आता चालेय आणि आता.
होय.
हा.
तेणी तरी काय करतील.
होय. मग हा हा कशी करताय मोडाची आमटी ते
मोडाची आमटी, मोडं भाजून घेतोय पहिला. आणि धुून घेतोय स्वच्छ.
ह
मग कांदा अ भाजून त्यात एक वांग घालतोय. मीठ थोडं घालतोय आणि, मग ते भाजल्यावर त्यात मोडं घालतोय आणि मग चटणी मीठ असं घालून करतोय.
ह हां.
हम्म हम् तुम्ही काय काय कर तुम्ही कस करताय.
मोड कधीतरी आधी भाजून घेतोय मोड भाजून घेतले की त्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो कडीपथा, अ कोथिंबीर आणि तर. तिला भाजायच व्यवस्थित आणि मग चटणी - मीठ घालायचं, सुकी भाजी पण छान लागते त्याची. प आमटी पण चांगली होत्या.
होत्या काय?
होय, हा
मग?
काय म्हणताय म आणि?
काय नाही बघा, आता आता तर घरातच आहे, विराज चप्पल बाहेर काढ मुला. हम्म
तुमचं काय का काम चालू आहेत शेतातली?
आमचंत आता शेतातली काय जरा अ त्याला भात तेन माळाच असतय, तिथं त्याला दगडातेन वेचायचे आहे भांगलन तेन चालू हाय, ऊन तरी लई पडाय लागलय नव.
हा हा, आमचं आता घरातलं तेन आवरलंय, शेतात जरा भाताच्या पट्टीत तिथं जरा दगडं वेच वे उचलाय जायला लागत्यात शेत स्वच्छ करायला लागतात नाई, तरवा पेरायच्या आधी. थोड स्वच्छ केल्यात, थोडी करायच्या हाती, जरा पाला लाल काढायच ऊसाच चालू आहे, भांगलनी चालू आहेत, हम्म. आता तवर गणपती येतील. गणपतीची तयारी पाऊस चालू झाला म्हणजे कि, गणपतीचं त्या आठवण आली.
होय होय
हम्म, तुमच्या इकड गणपती पद्धती कशा आहेत?
आमच्याकडं गणपतीच पण असतय
हा हा हम हा आणि काय काय पद्धती मग, परंपरा?
आणि पहिल्या दिवशी काय गवर गणपती झाली त्यादीशी आमच्याकडं कशी खीर, मोदक एक एकाच दिवशी करायला लागत्यात.
हा दुध - चा देऊ काय विराज, देवराज
हा हा नाही नाही हा ह बोला की,
स्वयंपाक?
स्वयंपाक मग, आता भाकरी करायची हाईत, भाजी काहीतर करायची
हा
बाकी भात -आमटी झाली आता.
हा
हं हं आणि करायचं आणि मग मग? काय मग आणि निवांत?
काय नाय बघा निवांत, आता स्वयंपाक तेन आवरायचा.
हा.
हम पाणी काय आता बघुया कधी येतय.
खोबऱ्याची आमटी केलती शेंगदाण्याची शेवग्याच्या शेंगा घालून हम आता काय भाजी करायचं. चालू हाय. काल जरा मसाली भात केलता, शेंगदान घालून.
दूध घेतलास काय?
असं भंजनात करत्यात हं.
हो तुमची नाही.
हां. धर देवराज धर.
हे धर बस इथ बसून खा. देवराज खाली बस. खाली बस. टाकलीेत लागल लागूद टकलीत. आणि काय मग? काय आणि पेशंट? ह़़ ह़ गप सांडल पी की भराभर त बोला.
खोबऱ्याची आमटी कशी करत्यासा काय ओ तुम्ही?
खोबऱ्याची कनी खोबरं परत अ लसूण, आलं कोथमीर मिक्सर लावला होता. बारीक करून घेतलं होता. आणि मग तीळ, जिरा मोहरी, जरा लसूण, कडीपत्ता त्यात शेंगा घाटल्या. शेवग्याच्या, त्यात जरा मीठ घातलं, जरा शेंगा भाजल्या तेलात मग खोबर आणि शेंगदान भाजायचं.
आई दूध द्याली म्हनाव
दिल्ली दिललीस म कोण गेलत? भाजला उशर मग त्यात चटणी वाटली, मग तेल सुटस तवर चटणी भाजली. आणि मग त्यात थोडं गरम पाणी घातलं. मस्त वाटते आमटी अशी हू. दिल्लीत ना
काय चांगल लागत नाही.
उ हू. रोज तेच तेच तेच खाऊं वाटत नाही. खालच्या घरात आहे म् माई दीदीला इचारत्यात. अ रक्ता म टिकलं सध्याकडे पोर सकाळ शाळेला गेलतीत, आत्ता आल्यात ओ मग सकाळच दूध पीत नाहीत, आत्ता जरा पित्यात.
ह
दूध प्याल्यात.
आमच्यात ते काही शाळेचं एकचं काय बास होत नाही नेतात.
हम्म हम.
सोडू न तो सासव वडा व सोडूला. नको बटून बाबालीस गणपतीपुळेर गेलत कधी काय काय मा. नुसत का का पेड रला फिराय सत घ बच. हा. हो ना.
रोजत पेज चल बाबा आधी किती हो. आ. अरजिकल कडे अंतंत असाललदेने
हो.
मे जाऊन तेवढं सगळ्या दोघांून.
ह.
सरी न स गेला दव होतेकडे सांगा हात लावलेग.
काय? तच करत तसच केलायच. बू तितलं. नाही बाबा पेढातच कस आहे म्ह एवढ्या जोल नाताला हा मॅडम टायमिंग झालंय बघा.